हॅलो?
हां बोल की.
काय करायल्यास?
काही नाही ब बसले.
हां हां जेवण?
जेवण तेन आवरलंय तुझं आवरलं?
होय आवरलंय बघ माझं पण.
बरंय का म तब्येत तेन?
हाय बरं आहे तुझं?
आहे बघ निवांत.
हां हां आणि काय मग?
काय नाही बघ.
हां हां आज काय शाळा चालू झाली मुलांची निवांत असशील?
होय शाळा चालू झाली सोडून आली सकाळी. तेच लागलेलं शाळेत बसतोय काय रडतोय?
हां हां.
हम्म.
तेच अगं. कालचा विषय मी पार्लरचं म्हणजे मी चार दिवस गेलते क नाही, पार्लर ते कोर्स होता गं आलेला तसं म्हणजे ग्रामपंचायत तर्फे आणलेले इथं गावात हम्म त्यावेळेस म ते चार दिवसच मी गेले म्हण मला काय जाय झालं नाही सोड पुढं म्हणजे चार दिवसात मग मेहंदी आणि हेअरस्टाईल म्हण आयब्रोज एवढं चुकून आले ग मी आणि ते कसं होत सांग? आता आपल्या पार्लरवाल्या कसं करत्यात कणी, तेनी वेगळ्याच पद्धतीने सांगालत्या एकदम. हा त्यांनी कसं म्हणजे? त्यांनी पूर्ण ते दो -दोरा वगैरे ते सगळं सांगितलं सोड कोणतं वापरत्यात काय करत्यात? त्यानी बेसिक कसं सांगालतीत बघ, पण त्या आपल्या ब्युटी पार्लरपेक्षा आणि त्यांच्यात त्याचा जरा फरक वाटला मला, का शिकवताना तसं शिकवतात, मला पण एवढं नाही माहित.
हा हा ते सांगते हा हा. ते कसं माहित आहे काय प्रत्येकाची पद्धत वेगळी हाय नी म्हणजे आयब्रोची. फेशयल क्लीन अप हे सगळ्यांचं वेगवेगळी पद्धत आहे आता आमच्यात. तर तिथं वहिनी करत्यात ना त्यांचं बघून बघून मला पण थोडं माहीत झालं आहे आता त्यातलं.
हा हा
तसं क्लीनअप करत्यात फेशियल परत मॅनिक्युअर. पेडिक्युअर. बॅगस हे ते सगळं करत्या आमच्या वहिणी खूप छान करत्या ती पण. तिजच बघून बघून थोडं शिक शिकले मी पण.
हा.
होय.
चांगला आहे तो पण आता पण कसं जास्त मेकअप पण हे हवरच चालूय ना सगळं
होय त्याच्यावरच चालूय
म्हणून मी पण गेलेल ग शिकायला पण मला काही झालंच नाही चार दिवस आणि ते मला किचकट कर त्यांनी सांगताना एवढं बेसिक तेठी सांग क मला ते नकत झालं ऐकल त्यामुळे मी गेले पण्नासो
तुला काय माहित करून पाहिजे असल किंवा तू शिकणार असलीस तर मग आमच्या वहिणीकडे तू जाऊ शकतेस ती पण म्हणजे व्यवस्थित आपल्या भाषेत आणि आपल्या हे ना सांगत नाही तेवढी किचकट करून सांगत नाही सगं सोप्या पधतीने सांगते ती
हो का ह हा
ते पण क्लासेस घेणार आहेत बाहेरच्या सगळ म्हणजे शिकवायला पण घेणार आहे म्हणजे ते अगोदर जायत होते ते बाहेर शिकायला मग तिचं सगळं पूर्णच सगळ झाले तिला सर्टिफिकेट मिळाले ते त्यामुळे ते आता बाहेरच शिक पवायला पण घेणार आहे म्हणजे पोरीसनी पाहेल
अ का आ आता भरपूर, म्हणजे पार्लर साठी भरपूर हे झाले ना. कारण प्रत्येक जण प्रत्येक फंक्शन ला पार्लरला जाते माणूस. प्रत्येक स्त्री.
तेच. कुठल्या पण किरकोळ कार्यक्रम असू दे, कुठ बाहेर जायचं असल, कुठ काय करायचं असल. मेहंदी लावायला, डोक्याला मेहंदी आपण लावतो का नही ती लावण्या साठी पण आता पायका पार्लरला जातात. स्वतः आता कष्ट करायला बघतच नाहीत कश अस.
का म्हणजे आता कसे झाले, बायकांना वेळच नाहीे ना करायला.
हो वेळ नाही धावपळीचं जीवन आहे. कामाला जायचं असतंय. सकाळी आवरायचं कामाला जायचं संध्याकाळी यायचं त्यात त्यांना अस वेळच मिळत नाही.
तरी पण आता हे, हे निघले पार्लर वगैरे म बरं. पाहिला पा त्या बायका काय करायच तर पार्लर वगैरे काय असं, आणि पहिल्या अस पण चांगले आहेत. अजून पण त्यांची त्वचा चांगली दिसते. आता पार्लर करत पण कस होते, नंतर नंतर अस सुरकुत्या पडल्यावानी होते. प्रोडक्ट वापरू नये.
ते क्लीनअप न तेण ते फेशिल दे ना आपण करतो की नही, त्याना सगळा असा स्किन लूज होत्या आणि असं सुरकुत्या पडत्या असं टाईट पणा नसतच स्किनला.
होय होय.
त्यात पण केमिकलच असतंय की ग ओरिजिनल ते ओरिजनल.
होय होय. आता म्हणून पहिल्याच्या बायका कशा डाळीच्या पीठ अ हळद दही तर असं काय पण लावून घ्यायचे. पण आता नाही तस घरगुती काय उपाय करत. ते क्रीम आणणे क्रीम आणायचे परत वॅक्स आणायचं ते लावायचं हेच करतात.
होय होय. आणि ते अलीकडे आता ते फेस माक मास्क की या लागलेत बघ. जरा काय त का कुठ तर जायचं असलं फेस मास्क मास्क आणायचं लावायचं आणि बसायच पंधरा मिनटं. मग गार पाण्यान धऊून घ्यायच
ते करतात.
तुला आवडते का नाइ मग मला नाही येत त जास्त आवडत असलं काय? एवढं मेकअप ते कधी केलंच नाहीये. आता एवढं लग्न तिन होतं त्यावेेला कधी गेलं नाही पार्लरला मेकअपला.
काय ओरिजनल हाय तेच हाय.
ओरिजनल असलेलं चांगलं तर
वाईट गोष्ट होय नाही प्लर म्हणजेण वाईट नाही आहे खरं कसं आहे आपल्याला म्हणजे थोडक्यात तेवढं त्या गोष्टीसाठी तेवढंच केलं तर ते चांगला आहे एकदम सारखं पण मेकअप चेहराला. लावून घेणार त्यांना सारखं. ककली म्हणजे त्याच्या तर रसायनतेन वेगवेगळे असतात नाही. त्यामुळे चेहरा खराब होता. त्याग
पण कस झालं आता आत्ताच्या युगात आताच्या युगात कस झाले संकाय.
सगळे जण पार्लर आपण हा ते सगळे खदीेण वेगळ दिसत त्यामुळे पण सगळे जातात त्यामुळे त्याचा डिमांड वाढला हेच नाही. हो आता त्याचा फुल डिमांड आहे. लग्ना सुद्धा आता बोलून घेतात पार्लर वाल्यांनाहोयच प होय होय नवरी सकट बाकीच्या सगळ्या सगळ्या मेकअप म्हणजे पार्लरवालीकडच मेकअप करून घेतात.
हम्म हम्म.
मग काण काय?
काय नाही ग. तेच म्हणलं मग
हम् हम्.
हम्म.
जेव जेव जेवण पण झालंय सगळं..
हम्म
म आणि काय..
काय म्हणलीस हा..
काय म्हटलं तेच पार्लरच म्हटलं तू विचारणार होतेस म्हंटलं.
होय होय तेच ते मग तू मा आणि काय काय शिकले असतात.
मी काय हेच की ते मेकअप मध्ये पण भोतलेही प्रकार असतात ते म्हणजे असं वेगवेगळं असतात ब्रायडल मेकअप तेन लय काय काय करतात नवरीच तिन. ते आय शॅडोज
हा हा
परत ते अ हच हच पण नेलपेंटच पण म्हणजे नखांच ते करतात ना.. ते पण दाखवले सगळं वहिणीनं..
हम्म हम्म
छान दिसतोय. सोड मेकअप केलं तर माणूस छानच दिसतो. होय पण कस रिअल ते रिअल असते असं अशी वाटतेय आपल्याला होय ब रिअल असलेली गोष्ट एक वेगळीच केले म्हणजे किती काय काय निघले ना. समान ब्लाऊज ड्रेसच
सगळं फॅन्सीच नाही आता कुठली पण गोष्ट फॅन्सी असली तर चांगलं आहे. त्यामुळ आपण पण तसं राहिलं तरच आपुल्याला पण असं डिमांड आहे ह्या जगात नाही तर मग काय तर मग तुच्छ लेखणारे लोक पण खूप आहेत ह्या जगात
हो जग बदललंय आपण बी बदलत जायलाच पाहिजे. नाहीतर आपण आपण पहिलं कसं राहित होत तस. राहिला असेल तर मग आपल्याला म्हणजे हे स करतात नाही कमीपणान. बघतात नाही.
हम्म तसच.
त्यांच्या सोबत आपण बी बदलत जायलाच पाहिजे.
राहालाच पाहिजे.
आता बदललयच की पहिलं बघ कीपॅडच मोबाईल होत. आपण शाळेला जात होतो त्या वेळेला आणि आताच त्या होय टीव्ही पण सर्रास कोणाच्या घरात नसायचं. होय होत होतं ना. होय हायतच आणि आत्ता लहान झालं. दहावी गेला की मुलगा मोबाईल घेऊन द्या सगळ. लहान मुलांच्या आनी आता मोबाईल आहेत. पाचवी सहावी ची मुलं म्हणजे आत्ता आपलीच मुलं किती मोबाईल बघत्यात सगळ कळतय त्यांना होय. आताच परवा आमचा मुलगा म्हणाल. त बघ म मम्मा मी शाळेला चालो आत्ता मला प पण मोबाईल घेऊन द्या तुमच्यासारखं. म्हणजे किती पुढं गेल्यात सांग. ओके. आम्हाना तव बघायला मिळत. नवता मोबाईल.
आम्हाला काय कळायचं पण नाही त्यावेळेस पण आताची मुल लय एकदम हेजी हायत
हम् सगळ सगळ कळतय मोबाईल मध्ये जे काय बघतात आपण लॉक सुद्धानी तेनि काढतात आपल आपण हो कस काढत्यात काय माहिती ए आमच्याच लक्षात राहत नाही आपण पॅटर्न काय घातलंय मोबाईल ला
हो होय तसच होतय की
होय
आजोबांना त्यांच्या त्या त्यांनी शिकवतात आजोबा असते आजोबा असत करायच असते आता त्यांनी बघ कितीू आमचा मुलगा आत्ता तीन चार तीन वर्षाचा आहे काय करतोय ते सर्च करायला येत नाही म्हणताना ते माईक आहे त्याच्यावर
टच करतोय आणि बोलतोय काय पाहिजे ते आपल्याला होय
हम्म
तरीओ हम माइंड सगळ्यांचं चांगलं आहे पोरांचं
होय
होय होय हा मग हा बोल ओके यालाय याल
हम्म तेच म्हणलं
तरी पण तू कोर्स भरपूर शिकलियेस नाय होय बघत करत काय तो ऑनलाईन खमस्त बघून आवड आहे ग त्यात त्यामुळे शिकव वाटतंय हम्म होय. हा हा. मग मेहंदीचा तो करच चालतंय की मग ज्या वेळेला तो तयार होशेल त्यावेळेला सांग मी तुला बाकीचं फोटो पण पाठवते ते
ओके ओके चालेल
जॉईन हो चालू कर होय होय हा चालते ठीक आहे.